पुन्हा
झालं, दूध तापलं.
तुझा आवाज ऐकला का? मला एकदम लहान मुलाच मुली सारखे फीलिन्ग येतय, एकदम एकदम बारीक आवाजामध्ये हॅलो.
काय आता काय? आस आवाजच असा हाय. हा लहान नाही, चोवीस वय वर्षाच्या पण अ आमचे मित्र तर त्याच्यासाठी शंभरदा कॉल करत्यात.
हो का?
मग काय तर आवाज ऐकू वाटतात? अरे बाप रे! म्हणलं कधी पण.
नाही आणि तुझ्या आवाजासारखीच आहे ग तू पण म्हणजे छोटी म्हणजे हाईट ला.
छोटीच हाय, छोटीच हो.
ते दोन एकदम अच्छा.
हा हॅलो, येतोय का आवाज?
हो येतोय ना. बोल ना.
हा काय नाही छोटीच, अ तब्येत हा तब्येत पण छोटी, हाईट पण छोटी
अच्छा म्हणजे बारीक आहे आणि एकदम छोटी आहे. अ्छा चांगलंय. माझ्या आईची पण, हाईट छोटीच ये.
हूम.
माझा नवरा मला बुटकी, बुटकीच म्हणायचा.
ह तुमची पण छोटी, हाय का हाईट?
हा पण एवढी एवढी पण छोटी नाही आहे म्हणजे म्हनजे जास्त म्हणजे म नवऱ्याच्या समोर तर, छोटीच दिसते म्हणजे लागते तरी बऱ्यापैकी खांद्याला पण काय आता बुटकी बुटकीच! म्हणत तरी पण माझे कॉलेज मध्ये मला माझे फ्रेंड बुटकीच म्हणायचे चुटकी ये ई बुटकी अस ह ह! आणि आमच्या म्हणजे सगळे भाऊ बहिणींमध्येध्ये सगळ्यात कमी हाईट माझीच हाय. सगळे एकदम हायटडच हम्म! अ काकांचे मुलं वगैरे सगळे माझ्यापेक्षा लहान लहान माझ्यापेक्षा उंच गेलेलं माझ्या मावशींच्या मुलं पण माझ्यापेक्षा उंच हाय फक्त मी हाईटलं कमी
नाही तेच की! इथले पण जे कॉलनीतले मुलं आहेत ना जेन्हां. हम्म हम्म हम्म! न्हाय आमच्या कॉलनीतले मुलं आहेत ना त्यांना म्हणजे मी लहानपणी खेळवायचे ते आता माझ्यापेक्षा हायटेड त्यांनी मला म्हणत्यात दिदी तु किती छोटी होईली अरे बाबा तुम्ही मो
ह ह ह! ह ह माझ्या मामांचं मुलांचं पण तेच आहे ना ते म्हणजे आ पण ती अ मला वाटत ती आठवीला आहे आणि ती माझ्या खांद्याला लागते म्हणजे मग विचार कर ह ह
ह!
आणि तो हाय तर मला वाटत सातवीला असेल तो तो पण जवळ जवळ म्हणजे होत आलाय खांद्यापर्यंत
न्हाय मुलं मुली खूप हायटेड व्हायलेत बाबा आजकाल
हम्म!
ते बाहेरचं पण खूप खातात ना आपण कुठे एवढं खायचो पिझ्झा बर्गर वगैरे
नाही मी पण नाही कधी जास्त खात कोण बाहेरच खातच नाही.
त्यात सगळे
हम्म!
हम्म!
आणि कोणी कोणी सायकलिंग वगैरे पण जास् त करतो ना त्याच्याने पण हाईट वाढते हम्म.
ते तुम्हाला हे माहिती का फुलपा खरू? हा हा बोला बोला!
नाही बोल ना. आमच्या घरामध्ये सगळे गाडी चालवायचे पण मलाच नाही बोला सॉरी. आमच्या घरामध्ये सगळेजण गाडी चालवायचे सायकल पण चालवायचे मग मलाच जमायचे नाही मग जमायची तर मग पडून जायची आणि मग आता मग सायकल न शिक तर डायरेक्ट ते डायरेक्ट गाडीत चाली मग त्यांची मग हाईट मोठे मोठे कारण ते सायकल वगैरे चालवायचे
व्हय ते हम्म हम्म हम्म!
हम्म फुलपाखरु काय म्हणत होती?
फुलपाख्ररु सिरियल माहिती का तुम्हाला ऋता दुर्गुळेची?
हा माहिती हाय पण कधी पाहिलेलं नाही हाय.
हा अच्छा ते ते फुलपाखरू नावाचं ते किस्सा हाय. तर ते मी जेंव्हा दहावीत होते ना शाळेमध्ये त्यावेळेला मी असं पप घालायचे आपण ते ऋता म्हणजे पप वगैरे नसते काय हेअ ईल त्यावेळेस ते रूट... दुळे व ते फुपाकरू, मग पफ वगैरे हालायची वाटतं, मम्मी मला त...
हम् हम्.
सीरियल पण नाही, त्या सीरियलमध्ये तिज नाव वैदाई आहे मग मला. सगळे असं एक एकदा-दोनदा म्हणत होते, वैदेही, वैदेहीसारखी दिसते, वगैरे. मग मला कळायचंच नाही काय हे व... वैदेही वगैरे. मग माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, ती फुलपाखरू सीरियल आहे, तू ती बघ. मग मी नंतर बघितल्यानंतर मग मला कळलं की अरे मग त्याच्यावर नाव फुलपाखरू पडलं मला.
अच्छा. आमच्या घरामध्ये ना, आम्ही लहान लहान होतो ना, आम्ही लहान लहान होतो ना. तेव्हा आम्ही एक सीरियल पाहायचो. त्याच्यामध्ये मेहेर आणि शबाना होती. हो माझे मोठे काकांची मुलगी तिला मेहेर म्हणायचे आणि मला शबाना म्हणायचे. मग आता पण, म्हणजे अं, जवळ जवळ लग्नाच्या आधीपर्यंत, मग माझे लहान लहान तात वगैरे हशेबण इकडे असं बोलायची.
हम्म हम्म हम्म.
ह आणि अजून मग जेव्हा मी इलेव्हन-ट्वेल्थला होते ना, तेव्हा मग म्हणजे फ्रेंड्ससोबत ओळख झालेली होती ते मला ॲक्च्युअली म्हणून बोलवायची आणि मला माहीतच नाही असं का बोलतात? मग तेव्हा म्हटलं, हे काय, माझं नाव काय? न, तुम्ही काय बोलता? मग ते मला समजलं. मी पर परत ॲक्च्युअली हा वर्ड यूज करते ना, म्हणून तर मला ॲक्च्युअली बोलायची. म्हणजे कोण काय शब्द वापरेल आणि काय बोलल याचा भरोसाच नाही.
नाही, खरंच खरंच, मी परवा पण मध्ये आमच्या मुलांशी बोलता बोलता, मित्रांशी ॲक्च्युअली म्हणाले तर त्यांनी ते शब्द पकडलेत, हं, ॲक् ॲक्चुली अरे कोण कधी का म्हणत नाही का काय असं, म्हणजे एकच पकडून बसतं. नवीन काय ऐकलं की.
हां.
हम्म.
काय पण नाव ठेवत्यात.
आणि शबाना आणि ते म्हणजे कुठली सीरियल होती ती?
ते आता आठवत नाही, फार लहान होते त्या वेळेस मी.
अच्छा, अच्छा, अच्छा.
हो तेव्हा ते दहेज वगैरे बरेच आम्ही कार्टून आता पण बघतो.
मी पण सेम डोरी मॉन.
हा, आम्ही दो म्हणजे दोघी पण कार्टून बघतो, आता पण.
हम्म हम्म.
हं, पो पो गो वगैरे लावतो, परत ते अं, काय म्हणता काय यार, ते बोलायचंच. च, तेव्हाच विसरते ना. ते हो ओगी द कॉकरोच ते पण बघतो छोटा भीम. हा ह परत. छोटा भीम वगैरे अ बरेच. लावतात ते काय ना काही. मला तर कधी कधी लहानपणीे आठवलं तर मी शरारत पण लावून देते, शरारत.
ऐकू नये पण
अ ते लहानपणी नाही का लागायचे शरारत परत शाकालाका बुम बुम जन
हा शाकालाका भूम भूम, सोनपरी.
हो ते म मला जरी कधी म्हणजे लहानपणीची आठवण आली तर मी लावते पण.
हम्म ह. खरं ती पेन्सिल खरं आता असती गड्ड्यात वगैरे पण ते काही येत. नाही बाहेर कोण ड्रॉईंग केलंवर.
ते पेन्सिल वगैरेचं राहायचं बघ तेव्हा नंतर ते पेन्सिल पण निघाल होत्या तशा.
हो निघालं होतं तेच की विकायला. त्याच्यात लाईट लागती.
हो. म्हणजे ह्या आधीच्या भरपूर गोष्टी होत्या.
हम्म
आणि आता तर मला ते सिरियल वगैरे पाहायला काही इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे ते आधी ते मी तुला बोलले ना मी हे ऋषबाना वगैरे त्या गोष्टी. मला आता आवडत नाही सिरियल वगैरे पाहायला. मग पाहिल तर मग हॉलिवूड मुव्ही लावतात ते मग ते बघते मी.
हा हा हा
हम्.
अजून काय तारक मेहता वगैरे.
हा तारक मेहता पण लावतो आम्ही. ह म्हणजे कधीतरी लावतो कारण काय ना टी व्ही ला नजर लावतो ना म्हणून. टीव्ही नाही चालू करत आम्ही, हम्म कारण तो एक सारख बघतो त्याला काय समजतं एक दिवशी. ते त्याचे पप्पाचे समोर टीव्ही कडे धरून उभे होते तर. मग मी म्हटलं तो नजर लावतोय, मग त्यांना साईट चेंज केली, त्याला ते तोन वाकडं करायचं. त्याला परत दाखवायचं. तो लगेच नॉर्मल पाहायला लागायचं, आणि परतच दोन तीन वेळा बघितलं लगेच रडायचा तो. म्हटलं इ तुश साडेतीन महिन्याच त्याला एवढी टी व्ही कळते बाबा म्हणतं टीव्ही नको लावत जाऊ.
डेंजर आहे डेंजर आहे.
हा आणि आताच्या मुलांना टीव्हीचे खूप. सॉरी मोबाईल जे खूप किडे निघालेले, त्यापेक्षा मग आपणच नको बघावं म्हणजे मग तेही नाही बघणार.
नाही की नाही म्हणजे जसं मोठं करतात तसे लहान शिकतात.
मग काय.
हम्म म्, हणून मी टाळ टाळ करते.
बरं
तसं ना मुलांच एकदाच लागलं ना तर मोबाईल मध्ये लागून जातं, मग त्यांना दुसऱ्या गोष्टी नाही सुचत अभ्यास बघत. नाही काहीच नाही.
होय की ते तर आहेच.
हम्म आणि यांच्या मामांच्या मुलांचा पण तोच विषय आहे.
हम्म हम्म
यांचा मामांचा मुलगा अ म्हणजे तो चारच वर्षाचा आहे. त्याला मोबाईल शिवाय होतच नाही. नाही जेवण करताना मोबाईल लागतो तो रडला की देऊन द्यायच मोबाईल.
हम्म
हम्म माझ्या पण मामांची मुलं तशीच आहेत.
लय फोन
म्हणजे मामाची मुलगी ती जवळ जवळ- मामाची मुलगी जवळजवळ आठवी ला चालली गेली आहे पण तिला खरं सांगूतं बाराखडी पण येत नाही अजून,
कशामुळे कारण. आई वडील लक्ष न देत मोबाईल देऊन देता बोलत नाही काही हम्म. परिस्थिती, आठवीला नाही ती सॉरी नववीला आहे ती‌. दहावीला जाणार होती.
तरी बाराखडी म्हणजे हा तर पाया असतो ना प्रत्येक-
हो नाही आ म तिला पायाच येत नाही मग तिचे आई वडील तेच सांगत- म्हणजे तिची आई म्हणते की, असखेडे गावामध्ये वगैरे चालतं ना कॉफी वगैरे, तर कोणाला तरी ती तिच्या, अ तिला म्हणजे खोट्याचा पाटा देुऊन द्यायचा म्हणे, फ्रॅक्चर झाला अस आणि तिच्या जागेवर कोण आला तरी बस- बसवुन दायचं नाही पेपर लिहायला, म्हटलं असं का बरं म्हटलं कॉफी तर भरपूर चालते त्या गावांमध्ये. म्हणे पण तिला बारा खडीच येत नाही म्हणे कॉपी पण काय करणारे म्हणे ती, जे इथून सुरुवात असते, मग आई वडील लक्ष नाही देत म्हणून ह्या गोष्टी घडतात ना.
हम्म हम्म
हम् कारण ते आपलं पुढचं भविष्य असतं, आणि आपण ते आत्ताच खराब करतो.
हम्
काय म्हणते बाकी?
आणि बाकी नाही काय निवांतच आहे‌.
अच्छा! आता काय बनवायचंय तुला जेवण?
आता तेच बघते आहे तयारी.
अच्छा!
हो